हॅलो!
हॅलो!
अ-मंग भेंडीत किती पैसे हो, दहा पांटामध्ये पन्नास हजार दहा हजार रुपये खर्च झाला ना.
हो दहा ते पंधरा हजार खर्च झाला. दहा मधी. आणि बाकी वरले पन्नास साठ. हजार टन नफा
म्हणजे परवडती बा.
किती महिन जाते अ अ
ते एक सम त सहा महिने साभांळु शकते, वर्ष भर टेक शकता
हो, का?
हो, फक्त जल फवारणी वगैर योग्य पद्धतीन मारव लागतं. आणि कोणतं पिकं असूदे त्याव लक्ष ठेवावं लागंतं. तवा सक्सेस. एकांद वेळेस लयचं पाऊस वगैरे आला पुढे तेवढं
ह ह.
कोणत शेती माल म्हटलं आपलं भाजी पाला
तर तो आपण बाजारात घेऊन बसलो, तर तो कधी नाफ्या तसं राहतं असं म्हण
आता भेंडी हो, आता भेंडी असं स्टार्टिंगला अस मना मार्केटमध्ये जायची तीस चाळीस रुपये. आणि आम्ही याच्या व जाऊन बसायचो. बाजारात त्याऐंशी रुपये किलो आणि भेंडी जात होती. तर किती बदल पडायच मग.?
म्हणजे, बाजारमध्ये डबल पैसे होत जात. मार्केट मध्ये विक्रीला कसं करावं लागतं म्हणजे, नेमक. अरे! बॅग ठेवायची व्यापारी येतात का? तसं आहे का नि लवकर त्या .
आपण तेडं जाऊन बॅग ठेवायची लाईन येत राहते, लाईन लागेल राहते. हो सर्व एकत्र
सर्व सर्व कसं सर्व भाजीपाला का?
हो, सर्व काही असं की लाईनत लागेत राहत्या.
मिर्ची, टमाटो, बटाटे
केड आवाजात डिस्टर्ब होतो, बाजू ला
हॅलो,
हा म्हटलं, ते आपलं सर्व हो मिरची, टमाटे वगैरे कोथ मीर जो काही भाजीपाला असल हो जो काही भाजी पाला राहतो ना. तो सर्व असला आहे. नाही तो बेकार मार्केट मध्ये आणि व व्यापारी येत मग. आणि मग दऊश रुपया.
त्यापारी कोण एक दोन असाता का भरपूर असत?
नाही नाही भरपूर असल्या सात आठ जण व्याप परी असता.
मग ते त्यांच्या पद्धतीने घेतताय का काही मार्केटच्या नियमानुसार राहत.
त्यांच्या पद्धती म्हणजे त्यांनला माल जो घ्यायचा त्यांच्या भावात घ्यायचा. आणि मार्केट कमीटी ला काही कमिशन द्याव लागत त्याला.
हो तस नाही तस नाही म्हणजे समजा एक. व्यापारी आला तो त्याच्या पद्धतीने भाव देऊन जातो का. ते लीलाव पद्धत लागती बोली लावल्या जाती असे मग. समजा एकानी एक रुपया बोलला दोन रुपया. असं जिमेदारी राहती असं नेमकं काय असत?
हो हो म्हणजे, प्रत्येक जण बोली लावीत त्याच्यात मार्केट कमिटीचा माणूस असतो.
हम्म.
मग तो बोली लावून देतो म्ह मार्केट कमिटी चा माणूस आल्याशिवाय त्यांनला लिलाव चालू करता येत.
हम् हम् लिलाव होतंच राहते बा. हम्म मग जायच. जास्त जास्त पैसे राहतील त्याला ती भेंडी.
हो ज्याची जास्त म्हणजे जो जास्त बोलेल
पैसेची प्रोसेस कशी ये?
पैसे लगेच कॅश देते पावती वगैरे करून आण त्याशी लगेच देऊन तकीत्यात. मार्केट कमीटीचा नसतो कॅश वर ज्याचं त्याच्या जा त्या व्यापारात व्यापाराच काय सर असतोच.
हम्म मग तिकडं काय मार्केट कमिटीचे पावती प्रुफ म्हणून कसं आहे तीथ गेलात त्याच्याम
प्रॉपर रेंज मध्ये या. रेंज कट होते.
हॅलो! काय प्रूफ दिलेला असतो ग तोपर्यंत? माल
हॅलो.
हम्म अलो अलो रेंज मदी आलो.
हो.
ब मार्केट मि काही शिक्का प्रूफ राहतो का बा तोपर्यंत तुमच्या हातात पैसे पडत नाही तोपर्यंत? पर्यंत
हो आपलं मग जास्त दोन पावते राह एक पावती मार्केट कमिटी का द्यावा लागती. आणि एक पावतीवर सिक्का द्यावा लागत. आणि मग कॅशकट घेऊन जायची रात्रीची पावती. मग आपलं कॅश दिलं ते ये ना. तर ते त्या पावती पेटच ऑप्शन म्हणजे सिक्का मार दचा अस म्हणजे आपल्याला पैसे मिळाले व अस सिद्ध करून देत अस.
पेडता शिकावा.
हो भेड म्हणजे त्याला काय अडचणी य. नाही नाही आपल्याला काय अर्थ नस
मार्केटचा सोप राहात का बाजारचा सोप राहात?
मार्केटच असं म्हणा मार्केटच सोपं राहतं पण भाव कमी राहत. बाजारच बसालागत आपल्याला उन्हाच तानचं. पण तेवढे पैसे दुपटीन भेटून जातात.
बाजारात किती टाइम घेऊन बसावं लागत?
बाजारात भेंडी आता आमची अस म्हण टॉपची भेंडी होती. ते एकट येत असत आमही तो म्हणतो कॅरेट विकून मोकळे रायच.
आणि मार्केटमध्ये कीती टाइम लागतो मग
मार्केट मध्ये आपण जास्तच लवकर गेलो काय उपयगी नाही असं मण साडे तीनला मारकेट चालू होत ना आपण तीन वाजता जायचं ना अर्धा तासच भेंडी हल्लीला होन जाईल. नंतर आपण खाली कर पेमेंट लगेच येऊण ट म्हणजे असं म्हला चाळीस ते पन्नास मिनिट. तिला मोकळ होता मार
हा.
एवढं मार्केट मध्ये थांबाचे काम नाही.
बाजारमध्ये कसं एक एक गिर एक पाऊ शहराचा एक किलो असं करावं लागत क एक कटी देत
नाही नाही. पावशेर, एक किलो ज्याला जसे लागत तसे द्यावा लागत.
भाव ठरलेला अस का गिरइक करत भाव.
हे ठरलेलं भाव असतो, आपल्या म्हणजे आप
मग आपल्याला फटला तर द्यायचं का? मग त्यांला.
हो हो, आता समजा उदाहरण अर्थ, अर्ध अ पावशर वीस रुपयालाय ना, अर्ध किलो तीस रुपयालाय ना जार का तू पुडला गिराइक ल सा आठ राज हला पधरा लस लागे तश्य तर पंधरा आपली मर्जी द्यायची तर देऊ शकतो नाही तर नाही देऊ शकत.
आपली इच्छा असली दहा रुपये लावू शकतो आपण किंवा आपली इच्छा असल चाळीस रुपये लावू शकतो.
ह.
हो.
समज वीस ला पावशेर आणि मग तीस लाच का बर अर्धा? चाळीस ला अर्धा लावा एकसारखा भाव भेदभाव का बर
असं नाही भेंडी अर्ध किलो म्हणजे घेतत्या ण ते अर्ध किलो. प लोक जास्त अर्ध किलोच घेत्या.
जास्त घेत्या म्हनूनका?
हो जास्त घेत्या म्हणून, अर्धा किलो म्हणून तीस रुपये लावा लागात्या. पण अर्धा केला आपण तीस रुपये केव्हा बोलायचं जव गिरक जात असल् तेव्हा तिसला अर्धा बोलायच. जर का वीसनी थांबलाच तो, त म चाळीस ला अर्धा विकायला काय हरकत नाही. आणि एक किलो बॉलला त सत्तर रुपये किलो बोलयच. म्हणजे दहा रुपये डिस्काउंट द्यायचं त्याला.
लेडीज काउंट देऊन मग, एक कीलोत थोडे दहा रुपयांनी बी परोडत बा.
हो. मग इकडेती हो इकडेती चाळीस किलो गेल्यापेक्षा त्या सत्तर ऐंशी रुपये गेलेले बरं ना. सरासरी साठ रुपये पडला तोच ईकड बी बाजार.
कुठं मार्केटमध्ये का? बाजार मध्ये?
बाजारात.
हच्च् मग बाजारला कोण तुम्ही घेऊन बसात्या का आणखी कोण राहत?
मी, माझे चुलते घेऊन बसायचे पहिले.
ह.
नंतर बाजारातच नाही मार्केटलाच न्यायला लागलो, असं म्हणा सात
सात आठ बाजार केले असतील, आम्ही जवळपास.
हम्म, बाजार म दिवसबर बसाव लागत बा दोन, तीन तास.
नाही, हो दोन तीन तास बसावं लागत.
मार्केट मदिच अस अर्धा तासात.
अर्धा तास पण मोकळ होत्या,
माल विकून जातो का? एवडा बी.
म्हणजे अस म्हणा घरी आणण्याची कधी वेळ आली नाही, तो माल, ग्याला म्हणजे विकलाच अस.
घरी आणायची म्हणजे, माल उरवत राहतो का? कधी कधी.
नाही काही शेतकऱ्यांच कस जास्त माल असल्यावर, परत य तो. तस आपला भरपूर माल असतो कधी कधी, म्हणजे पाच पाच कॅरेट नील ते. तरी विकल्याच गेला होता, तो बी दोन ते तीन तासात. अ ये आपल च चमक जास्त होती पोरे म्हण गॅश ताजी भेंडी वाटायची ना त्यामुळे गिराईक तिथ भेंडी कपायच
म्हणजे थोडासा यात म्हणायचं तर क्वालिटी वॉच
क्वाल हो क्वालिटी चांगली होती भेंडिला
हम्म.
शाईन वगैरे
हम् चांगल्या क्वालिटीच असल का विकून जातो बा माल.
मग विकून जातो चांगल्या क्वालिटीचा.
हम्म.
गुजरीत घेऊन बसल बसतात. तरी गुजरी एवढी छोटी असून, गुजरीत विकून जातो पूर्ण.
गची म्हणजे काय राहता न्यामक
गुजारी म्हणजे आपला रोजचा बाजाराच छोटा बाजार असतो म्हणजे जे बरेकरे असतात ना जे आपलं शेतीमाल आपले कोण विकत घेऊन असं बाजार ते विक त्या ना त्यांची काहींची गाडी कंटिन्यू असतात म्हणजे रोज अस त्याला येम येते आपण गुजारी म्हणजे असं छोटे छोटे दुकान कायमचे लागेल राहते एखांद्या ठिकाणी त्याला गुजरी म्हणते अस
हां हां कोड पन रहदारीच्या ठिकाणी च्या ठिकाणी का असं कुठे पण लावत
नाही नाही आता पुरात खू मोठ्या शहरात रात्रीच गुजरी असली कारण की ति खाणार कधी काय लागू शकतो म्हणून ते भेटलं पाईजे असं
ह
हो असं गाव हो गावाकडे नाही रात शहरातच राहत अस
हम् हम् बर चाललं चाललं करतो करतो